हॅलो! हां हां. हां हां येताय येत
हां तेच म्हटलं इथं रेंजचाच प्रॉब्लेम राहतय आवाजच नाही येत लवकर.
हो हो ते कधी कधी होतंय तसं रेंजचा प्रॉब्लेम होतंय आवाजच नाहीे येत कधी कधी.
हां तेच म्हटलं.
मग बाकी काय म्हणता अजून झाले काम, हम्म काय चालू आहे आराम?
हो आता थोडस
हां हां आता दुपारी कसं ऊन तापते ना थोडस आरामच करायला लागते ना.
तेच ना ऊन तापतयचं आता तिथ मे महिना बाकी आहे.
हो हो मे महिना बाकी आहे अजून.
हां तेच म्हटलं.
हम्म ते आता कसं आहे हिवाळा आणि उन्ह पावसाळा हे दोनच ऋतू आपल्यासाठी चांगले असतात थोडेसे. कारण उन्हाळात तर एवढं उन्ह तापते ना बाकी तर उन्हाळा तर सगळेलाच नकोसा वाटते ना.
हो उन्हाळ्यात आहे
व उन्हाळाही उन्हाळाही शेतकऱ्यासाठी आवश्यकच आहे ना!
हो म्हणजे ऋतू कस आता नुसार झुळ पाहिजेच असतच तसे असतात च ना.
कारण शेतकऱ्यासाठी उन्हाळा हा आवश्यक आहे शेतीला दोन महिने त्याला तरी म्हणजे ताप तापवा लागते ना त्यासाठी.
हो हो.
हम्म तापवाय लागतंय त्यासा शेतीला दोन महिने तर मग ते कस तापमानासाठी म्हणजे तापमान तेवढं पाहिजेच ना शेतकऱ्यासाठी. कारण त्याच्या पिकासाठी हा एक हा हे दोन महिनेच चांगले असतात. नाशिक, हम्म पाऊसही पाहिजे आणि थंडीही पाहिजे जेच थंडीही पाहिजे सगळेच ऋतू स सगळेच ऋतू पाहिजेत ते कस आहे ना हा ते कसं आपल्या घरी बसणार आपल्याला वाटते घरी बसून बसून. हम उन्ह खूप तापत आहे म्हणून हम्. बाकी काय म्हणता अजून कुठे काही फिरायला जायचचा विचार
नाही फिरायला काही नाही आम्ही अम पंढरपूर ठिकाण तसं चांगलं आहे पंढरपूर, जेजुरी
हा, हा वा जेजुरीला तर अ हा, हा जेजुरीला आता जेजुरीला तर खूप पायऱ्या आहेत म्हणतात ना तिथ
हो पण खूप मस्त आहे आठवण राहते.
हा तुम्ही गेला होता का जेजुरीला मग?
हो, हो, हो.
ते दोन्ही हे पाहिले का मग तुम्ही मंदिर पाहिले का मग ते दोन्ही
हो मी जेजूरी म्हणजे जा गेलेली आहे पंढरपूर, आळंदी हा, हा फक्त ते म्हटलं आग्रा पण खूप छान आहे. आग्रा तिची मिठाई नाही पेठा, पेठा आहे म्हणतात. फेमस
हा, हा हा हो मी खाल्लेलं आहे तिथं माहितीय का त्या आग्राच्या पेठायचा काय विशेष माहितीय का त्याच्यामध्ये जे मिठाई आणतात ना आपल्या्याच्या बॉ म जातात ना ते तर ते काय करतात. हा ते काय करतात माहित का त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हे बनवतात त्याच्यामध्ये म्हणजे आकार बनवता वेगवेगळ्या प्रकार म्हणजे आपला हा हा वेगवेगळे आकार असतात एक म्हणजे. आपल्या ऍपलचा असते काही अंगूरचे आकार असतात काही आपले फळांचे आकार काही असे आपले भाजीपाल्याचे आकार. असे वेगवेगळे आकाराचे म्हणजे आपल्या खाण्यासाठी असं वाटतं की हा खाऊ अस त्याळेला हा दिसायला ते एवढं खास हा दिसायला तेवढे मस्त दिसातत ते आणि ते म्हणजे विशेष म्हणजे आपल्या खव्याचे बनवलेले असतात ना ते.
हा ना टेस्टला ही खूप मस्त असते.
हा टेस्ट खूप चांगली राहते त्याच्या ते खवायचे बनवलेले.
तिथं गेले नाही आणखीन जायचंय असं एकदा
हा हा, ते मस्त आहेे ते, म्हणजे हा हा.
आणि एक मथुरा पण चांगला आहे, ताजमहल पाहण्यासारखं समज.
हा, तुम्ही इंदुरला गेले होते का मग ताजमहल पाहायला, इंदूरला पण आहे ताजमहल अहिल्याबाई अहिल्याबाई होळकरचा राजवाडा आहे, अहिल्याबाई होळकरचा राजवाडा आहे तिथं इंदूरला, आणि महेश्वरला पण महेश्वरला पण आहे, महेश्वरला तर तेवढी गर्दी आहे आता बस पाहण्यासारख्या आहे महेश हो ना, हो महेश श्वरला नदी वगैरे आहे, आणि मग तिथं ते हे पण आहे राजवाडा पण आहे अहिल्याबाई चा आणि हा जो इंदूरचा राजवाडा आहे ना हा, हा इथं ताजमहल म्हणजे त्यांनी काचेचा बांधलेला आहे.
हाव ना.
पूर्ण काचेचा बांधलेला आहे, आणि एवढा मोठा ठा आहे तो आणि एवढा
आणि एवढा मोठा आणि किती वेळ लागला अशेन त्यांना काम करायला वगैरे समज, कि म्हणजे काचंच म्हटलं म्हणजे थोड हेच होतं. तिघींनी
हा हा, तो आधीचा बनवलेला आहे, तेव्हाच्या काळातला बनवलेला आहे. आताचा नाहीये तो, हा, आणि तिथ आता म्हणजे ते तिथं आता म्हणजे सहलीसाठी म्हणून जातात तिथं ट्रीप म्हणून. हा आता पाहण्यासाठी, हा ट्रीप म्हणून जातात तिथं आता पाहायला. आणि असं म्हणजे पूर्ण तिथं आहिल्या बाइचं म्हणजे तिथं त्यांनी अ जे पण समजा ज्यांनी जे कार्य केलेलं आहे, ते सगळं असं त्याचं तिथं एक एक रूममध्ये असं लिहिलेलं आहे त्यांनी. तिथ ठेवलेलं आहे अजूनही त्यांच्या वस्तू, हं त्यांच्या वस्तू अजूनही तिथं जतन केलेलं आहे त्यांनी, हं म्हणजे जसं आता हे शिवाजी महाराज हा शिवाजी महाराजचे किल्ले वगैरे आपण पाहतो ना जसं आता हे किल्ले वगैरे आहेत ना, तर ते तसच तिथे पण तिथे पण केलेलं आहे त्यांनी.
हा ना, आता आग्र म्हणसां आग्रा, शिवाजी महाराजांच्या आठवणच आहे ना.
हा हा, नरनाळा वगैरे किल्ला, पाहाला होता आम्ही तर नरनाळ्याला पण तसच आहे.
हा ना, ते नरळ नरनाळा तर खूपच असं पाहण्यासारखं एकदम नॅचरल आहे एकदम नैसर्गिक. नैसर्गिक
हा, आम्ही गेलो होतो तिथं फिरायला.
हाव का? ह, नाय आम्ही पंढरपुर, आळंदि, जेजुरी आ हाव ना.
हा फिरा असंच, ते आळंदीला पण छान हे नदी वगैरे आहे ना आळंदीला ला, तर ते पावसाळ्यात पावसाळ्याच्या वेळेस तो पूल पडला होता, आहोत पाहिले का तुम्ही ते न्यूज? आळंदीची हा आळंदीचा तो पूल होता ना तो, नदीवर तो पूल बांधलेला होता ना तो. तर ते तिथं म्हणजे दिंडी, दिंडी चालली होती तिथून त्या पुलावरून, आणि तिथं लगेच म्हणजे काय झालं माहितीय काय, एवढं जोरात पाऊस आला तिथं, आणि पावसाचा एवढा वेग होता त्या नदीला प्रवाह एवढा होता की तो पुूल वाऊन गेला, आणि त्या पुलावर जे लोक होते, ते सगळे वाऊन गेले त्याच्यात.
हा ना हा
पाण्यासोबतच वाहुन गेले, म्हणजे तिथं आळंदीच हा मोबाईल वर दाखवलं होत ते, मोबाईल वर पाहिलं मी. तर आम्ही म्हटलं मी म्हटलं आपण इथच बसून फोट टो, काढले होते म्हटलं, इथंच बसलो होतो आपण इथंच हा इथंच बसलो होतो म्हटलं आपण, इथच बसून फोटो काढले होते, हम्म.
आळंदीला असं मुक्कामीला राहायचं म्हणलं तर शेगावची आठवण येते
नाही तिथं मठ आहे ना मठ आहे तिथं आपलं गजानन महाराजांच हा तिथं व्यवस्थ व्यवस्था पण खूप मस्त आहे म्हणजे सकाळी नाश्ता वगैरे आहे चहा दूध कॉफी जे लागलं ते आपल्या लहान लेकराची वगैरे सोय चांगली आहे हा सगळंच आहे आणि तिथ राहण्याची पण चांगली व्यवस्था आहे म्हणजे पॉश आहे असं म्हणजे हॉटेलमध्ये जायची काही गरज नाही तिथ गेल्यानंतर, हम्म हम आणि तो मठ पण पाहण्यासारखं आहे तिथं एवढं छान आहे तो मंदिर आणि ते मठ एवढं पाहण्यासारखं आहे तिथ तिथ मंदिर पण आहे ना आपलं ह्याचं गजानन महाराजांचं
हो छान
पहाड जसा पहाड आहे ना तो पहाडावर जस जसा पहाड म्हणजे त्यांनी पहाडाचां, म्हणजे असा खोदला नाही तो जसा तो पहाड आहे तशाच्या तसं त्यांनी बांधकाम केलं त्याच्यावर, हम आणि आशे पायऱ्या वगैरे बांधल्या नंतर त हा हां ओंकारेश्वरला पण गेलो होतो आम्ही ओंकारेश्वरचं पण खूप छान अ ओंकारेश्वरला तिथं ओम दिसते पाहला का तुम्ही?
हो हो.
हा त्या पहाडावर तिथं ओमचा आकार दिसते आणि त्या मंदिरापासून बाजूला प पाच किलोमीटरची परिक्रमा करा लागते तिथं झोपलेला मारुती पण अहे खूप मोठा. हा तिथ झोपलेल्या मारुती पणे खूप मोठा आणि महादेवाचं मंदिर आहे तीन मजली मंदिराय ते तिसऱ्या मजल्यावर जायचंय आण दगडाचं दगडाचं आहे आणि एवडूसाकच रस्ताय त्याच्यामध्ये एखादी जाडीबई कदी गेली ते त्याच्यामध्ये ती बस फसली. फसली च्यावेळी आम्ही च आम्ही वर गेलो तिथं आणि वर गेल्यानंत् तर एवढी गर्दी झाली की खाली, हा खाली, खाली यायची एवढी पंचायत झाली होती की बस मजेत ते थोडं थोडेेशे शिद होते त्यातुन असं स्वास घेत होतो आम्ही अ
हा ना नाई मंग आहे तो रस्तास तसाय ते मंदिरे एकदम म्हणून त गाजलेलंय ते.
हो हो.
हम् हम.
किलोमीटरची परीक्रमाय पण तीथं गेल्यांतर इच्छा पूर्ण होते आपली. एवढं बाकी नक्कीय, हां हां हां. चांगलंय पाहण्यासारखं तसं आपल्या महाराष्ट्रात अशी ठिकाण आहेत की ते जे काही इतके पाहण्यासारखे आहे ते की बस तिथून गेल्यानंतर वापस येण्याच् इच्छाच होत नई घरी. खूप मस्त मस्त हा खूप छान आठवणी राहत्या आपण गेलो होतो म्हणून. हम्म खूप चांगलंय तिथं. असंय बाकी आता ते सिहोर वगैरे चालूय तिकडे आता कारण इकडे गेल्या म्हट म्हटलं म्हणजे आता इंदूर ओकारेश्वर आणि सिहोर म महेश्वर उज्जैन वगैरे आता इकडेच तात ना फिरायला उज्जैनला पण आता नवीनच बांधकाम केलं त्यांनी आणि एवढं मस्तं ते पुर्ण म्हणजे जेवढ्या देवाांचे हे आहेत ना तेवढ्या मूर्त्या त्यांनी कोरल्यायत. तिथं म्हणजे शिवाजी महाराजची मूर्ती आहे नंतर खंडो बा खंडोबा आणि बानाईची मूर्ती पण कोरली आहे तिथं त्यांनी नंतर आपल्या महादेवाची पिंड महादेवाची मूर्ती नंतर आपले हे पार्वती महेश म्हणजे पूर्ण अशं आपले गणेश कार्तिक आणि अ हां सगळे म्हणजे त्याच्यामध्ये कसं केलं त्यांनी अ म्हणजे मूर्त्या तयार केल्या आणि मूर्त्या तयार करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अशे ठेवून त्याच्यामध्ये वेगवेगळं डेकोरेशन केलं. म्हजे प्रत्येक मूर्ती जवळ गेलं कि प्रत्येक मूर्तीजवळ काय तरी वेगळं आहे तिथं पाहण्यासारखं आणि ते पण खूप मस्तंय. ते पण खुप मोठाय तिथं बांधलेलं त्यांनी आता मला वाटते तीन चार किलोमीटर असं काईतरी केलं त्यांनी ते पण. म्हजे मंदिर बाजूनं म्हणजे मंदिरात जाताना ते मंदिर बाजून राहते आणि त्याच मंदिराच्या परिसरात त्यांनी ते काम केलं.
हान.
म्हजे अ ए दुस दुसऱ्या बाजूचा जर रस्ता धरला आपण त आपल्याल दिसत नई अणि हा दुसऱ्या बाजूचा रस्ता जर गेला त आपण तिथून आपण त्याईच् म्हणजे ते पाहून जाऊ शक् तो म्हजे आता पाहणारे ते मंदिरासाठी न जाता आता ते पाहण्यासाठी तिथं जातात. एवढं म हं खूप मस्त केलं त्यांनी उज्जैनला पण. ज्जैनला पण खूप छान केलं त्यांनीं नंतर आम्ही सिहोर पण गेलो होत् तो सिहोरला पण पाहायला आम्ही. सिहोर पण मस्त झालाय. हं तिथं पण चांगलं कामय. आता, ह सिहोरला खूप जात त ना आता कारण, हे महा शिवपुराण. हा शिवपराण चालूय ना आता. जास्त लोक शिवपुराण जास्त ऐकतात. हा जास्त सर्व शिवपुराण ऐकतात आता. आणि कसयं, भक्ती पाहिजेच ना, काही ना काही. थोडीफार भक्ती केलीच पाहिजे, देवाची आपण. ह, तर तेवढंच आपलं घरचे वा वातावरण चांगलं होते. थोडं प्रस
हो, हो. नाही.
ह आणि आपल्या मुलाबाळातही त्याच्याबद्दल थोडीशी, अ काही ना काइ आस उत्सुकता राहते. देव देवाविषयी समजा. हा, आपण काय करायचं, काय नाही? ह म्हणजे लहान मुल मुलांना आपन देवाविषयी काहीतरी सांगू शकतो, समजा. आता आधीचे लोकं कसं, आपल्याला देवाविषयी सांगत होते. आता म मधेमधे कसं, देवाच सगळं नामस्मरण बंद झालं होतं ना. आणि मुल हे मोबाईल, टी व्ही, आणि हे वेगळंच असं, अ हा खूप जास्त, हा खूप चांगलं काम केलं त्यांनी. खूप चांगलं काम केलं त्यांनी पण खरं. हा, खूप चांगलं काम केलं त्यांनी. हम म्हणजे खूप चांगलं काम केलं त्यांनी. कारण, लहान मुलं सुद्धा आता मंदिरात जातायत ना. एक लोटाच्या सारी समस्या का हल केलेय ते. हा. खूप चांगलं काम केलंय आता. हा कधी गेलं तर, कारण जे मंदिरं, ज्या मं, ज्या मंदिरात समजा झाड- झाडू, पोछा होत नव्हता. त्या मंदिरात आता, सगळे जण झाडू, पोछा वगैरे करून स्वच्छ ठेवले सगळे मंदिर त्यांनी. हा. आता असं झालंय. म्हणजे आता कोणतंच मंदिर असं, तुम्हाला अस्वच्छ दिसणार नाही. आता सगळे मंदिर, स्वच्छ दिसतील तुम्हाली. बरंय. ठीकय, बाजूनं आवाज येत काहीतरी. ठेवते मी, नंतर लावतो ना. हा. हा. ठीकय.
धा मिनिट झाले.
हो, हो, हो. ठीकय.
काय झालं?